हॅलो
हा बोल
नशीब उचललास
आय उचलणारच की बोल काय जाल
तुझा आवाज लय बारीक यालय जरा मोठ्या न बोलकी आहे
हा बोल
ह
हॅलो यालाय काय यालय काय
हा यालाय
हा
झोपलायस काय
नाहीना आहे घ
कुठं आहेस
आहे घरी आहे
कॉलेजच नव्हतं काय
होते की गेलो नाही कॉलेजला
का
असंच
असंच म्हणजे ऐश्वर्या येणार नव्हती काय
हम्म तेच की अरे कोल्हापूर ला घेलतो
आज
हम्म आज परत
कोण कोण
अरे एकटंच गेल तो तुला घेऊन जाणार होतो मग राहून देेव म्हला येऊ सारखंच घरातन बाहेर पडालाय उगाच बाबा घेते टप्प्यात म्हणलं
दहा मिनटात आण चालूय कोल्हापूरला
का
मित्राचं काम आहे ओके चालतंय आलाच बग झ फोन एक मिनटं हॅलो
हां
हा हा अर ते नववं ती कोल्हापूरला त ह्याच्यासाठी चालोय रे मित्राचे त काय ऍडमिशन करणार आहे म्हणा
हमम
त्यासाठीच चाललंय
ह्म ह बरं झालं मी तुला घेऊन गेलो नाही
हम्म
बरं झालं तुला घेऊन गेलो नाही म्हणला
हे नाही त्याचं काही नाही अगघ तु न्यालास तरी बी मला इथे चालतय नाही नाहीलास तर मी इथ काम असतातच मी घरात नसतोयच आता जस्ट घरात आलोय आणि चालले आता अरे त्याच डॉक क्टरे डॉक्टरला सिलेक्ट झाला तो
होय
नेटचे पेपर क्रॅक झाले त्याज आता चाललाय ऍडमिशनच काय, काय ते बघायला प्रोसेस
ऍडमिशनचं म्हणजे आता डॉक्टरचं ऍडमिशन
हा त्याला इथंच पाहिजेल आहेल लांब नको आहे इथे कसं त जॉब करून करतोय रे पार्ट टाइम करून
हा, हा, हा
त्यामुळे त्याला इथेच बघालं डी वाय पाटील ला इकडे, तिकडं तीन लाख रुपये फी हाय म्हण डी वाय पाटील ला
तीन लाख रुपये फी
वर्षाची
आहे ओ ते काय कमी आहे होय
आं
ते काय कमी आहे होय
अरे कमी नाही खरं लईच कमी म्हणायचं खरं
आई
आता बी एम एस बी एच एम एस म्हनजे ते नाई बी एम एस बी एच एम एस ना हाय बघ
हम्म
त्याला दहा लाख रुपये सांगितलेत वर्षाच
काय नेमकं डॉक्टर करायचं का नाही पैसे काढले
अरे अण्णा एक करोड रुपये घालतेत रे डॉक्टर पाच वर्षाला
हम् आम्ही काय करायच रे आम्हाला करायचं असल तर
करोड रुपये घालायचं खरं म्हणतेय क करोडचं दोन करोड काढता येईल की वर्षभरात
हम्म ते पण आहे सोड पण तस पाहिजे रे नंतर
हम् ते तर हाय सोड अरे खरं डॉक्टरला हे नाही मार र्केट नाही असं नाही डॉक्टरला मार्केट हायच तू काय ब किती म्हण
मार्केट
आणि तु कुठ बी जा कुठबी घातलास का नाही कुठील्या गल्ली बोळात जरी घातला डॉक दवाखाना
ह, ह घंटा चालतोय
हम्म तेला कसं पप्पा नाही आहे रे मित्राला
तसं चालत नाही रे आता आमच एक डॉक्टर आहे ओळखीचा मग तो आत्तापर्यंत दोन तीन ठिकाण चेंज केला
होय
मग
अरे डॉक्टरसं पण कसं असतय माहित आहे
कसं असतें पेशंट यायला पाहिजेत
अरे पेशंट येतात कधी येतात माग ते आता समज तुझ एक दवाखाना आहे मी एक डॉक्टरआहेे आणि डॉक्टर आहे असं चौघ, पाच जण पण आपण डॉक्टर क्टर हा चौघ पण आपण डॉक्टर आहे तर तू डॉक्टर झालास
ह
तर तू आता मी जो झालोय स्पेशलिस्ट त्यात तू होणार नाहीस
अरे कसं अस ते माहित आहे का आता समज आम्ही चौ चौघ जण डॉक्टर झालोत तू, मी आदित्य आणि रे
ह
ओके आणि आनचं वेगवेगळ फील्ड आहे
हम्म
मग सपोज आता तुझ्या फिल््डमधल्या क क्ला तर पेशंट माझ्या कड आल्यात आणि मला सांगालात मग असं असं आहे तसं तसं आहे म्हणून मग मी काय करणार मग तुझ्याकडे पाठवणार
हम्म
असं असते त्यांचं आणि
हे एक झालं आणि दुसरा बिझनेस काय असत समज माझ्याकडे काम होत अस असत तर मग माझ्याकडे करायचं निमकाम सासाठी त्याकडे पाठवायचं समजलं का
हम्म हम हम् ह म्हणजे माझा पण फायदा होला पाहिजे आणि त्याचा पण फायदा व्हायला पाहिजे हा
त्यांना आता काय करतात आता समज मला एक नॉर्मल असलं काय नॉर्मल जरी असते तरी डॉक्टांना कळते आहे बाबा ह्या गोळेव् ना हच कमी येऊ शकते आणि गोळ्यानम त्यांने अंदाज काढून ट्रीटमेंट देऊ शकतात खरं तररी नाही तसं घरात जावा सि टी स्कॅन काढा एक्सरे काढा
होय तेच असत रे म्हणजे पैसे खायचंच काम असतं त्यांचं
आणि त्यावर कमिशन पण असते त्यांच
मग कमिशन वर कमिशन असतेच की म्हणून डॉक्टर दुसऱ्या ठिकाणी भे आणि त्यामध्ये पण तो डॉक्टर आपल्याला रिसट देतोय बघ तिथं गेल्यानंतर हे त्यांना द्या मग तिने घेते तुम्हाला त्यावर त्या हा त्यासाठीच असते ते
आणि मेडिकल ऑनंकड बी घेतात त्यांनी कमिशन
म होयेतातच का आता सपोज कोणताही दवाखान्याचा आता पर्सनल मेडिकल घालायचं असेल सपो आता मेडिकल मी सेक्टर घेतलय आता मला दवा मेडिकल घालायच आहे तर मी तेच दवाखान्याच कॉन्टॅक्टमध्येध्ये जाणार र
होय
कारण असं असं कुठं पण घालून चालणार नाही ते जिथं दवाखा नाही आहे तिथं घातलं तर चालतोय ते मेडिकल
अरे आठ खुजनवाड्या आहे ब आमचे हॅलो ते खोजून ऑढत की नाही जवळपास दीशे दोनशे जण लोक असतात राहायला तेवढीच आहेत काय आणि तिथनं पंधरा वीस किलोमीटर लांब आता म सांग कुठ ध जाच अस तर ज जाला ते जितना पंरा किलोमीटर आहे
हम
मग तू पंधरा पंधरा तीस किलोमीटर जाऊन येऊन करणार काय मेडिकल मध गोळी खेरा आणिांदा बसणार
मेडिकल म्हणून गोळी घ
सगळी तेच कलं त तर एकच मेडिकल आहे पूर्ण गावात दीडशे दोनशे लोकांच्यात एकच मेडिकल आहे ना त्याला कॉम्पिटिशन कोण आहे ना ह्याला कोण आहे आणि त्याबरोबर त्याने सगळे जनावर बी ठेवलं आहे ते गाव बागाय म्हणजे जनावरच असणारच
अरे तसं पाहिजे रे ठिकाण तसं
अरे कसला इनकमछापतोय मी ते तिकडे
होयच रे त असलं ठिकाण भेटलं की नाही मग जे लकर आहे लक
लग्न अरे मी मी पप्पा न म्हटलेलो रे मी फार्मसी करणार आहे ब म्हजे बारावीलामध्ये बायलॉजी होतं
हम्म
मी म्हटलेलो मी फार्मसी करणार आहे. नाहीत मेडिकल टाकणार आहे म्हटलेलो.
हम्म
आणि तेव्हा मला माहित रे तू कोणच नाही आहेे. आणि शंभर टक्के चालणार. डोळे झाकून घातल असत तरी सांगणारय ते मला माहित होत. तर घटला नव. आणि कसाय सांगू मला राहायची सोय झाली असती. खायच सोय. कारण ग गावात गावात आणि ते किती सांगू. इथन आमच दु दुकान केवढ लांब आहे बघ. आमच्या घरापासन आमच दुकान. तेवढ लांब आहे. पाठीमागेच आहे रे घर त्याच्या बरोबर. आणि बरोबर चौकत घातलं कसल चालल मरदा.
आणि मग तिथं दवाखाना आहे का नाही. म नाहीचय
नाहीच आहे.
मग दवाखाना घालायला लावुकं कोणाला आता तिथ.
अरे दवाखाना नसला तरी बी चालतय. कारण गावातले लोक दवाखाण्यावर जास्त विश्वास ठेवत नाही.
ह ते आहे सोड. पण दवाखाना अस असायला पण पाहिजे रे.
ते दवाखान्यावर तर कसला फायदा आहे माहितेय. मी मेडिकलमध्ये कामाला होतो बघ मध्ये.
हा
तेव्हा बघितलेलो‌. ऑपरेशनच जिथं असते बघ. ती तो दवाखाना पाहिजे. नॉर्मल दवाखाना नको ताप, सर्दी, कणकणवरचा. कारण ह्याच्यावर कस
कसं असते माहिती आहे काही ठिकाणी. आता सपोज आता मा माला काय तर अ अ सपोज मला काय तर झालंय. ओके.
हम्म
आता मला ऍडमिट केल तिथं द -दवा म्हणजे, दवाखान्यात. हा
हम्म
मग तिने आता ॲड म्हणजे माझं ऑपरेशन करायचं मग ॲडमिट केलं तिथ. ऑप प्रेशन वेळी जे जे म मला ऑपरेशनच्या वेळी जे जे लागतोय की नाही ते काय म्हणतात साहित्य ते वगैरे हा हा मटेरियल जे काय लागतय की नाही तिने काय करतात माहित काय? अ स्वतः घालतात पहिल्या त्यात. म्हणजे युज करतात सगळ. मग त्यानंतर पे त्यांना सांगण्यात कि हे हे मटेरियल यूज झाले बघा. आणि हे मागवा मेडिकल कडन आणि आम्हाला द्या. असं म्हणत्यात तिने.
होय असतय ना. असंच असते सगळीकडे.
आणि ते कमिशन घेतात त्यांच मेडिकलकडन.
अरे मी मेडिकलमध्ये होतो मर्दा. कसलं कमिशन? अरे मला काय सांगू मी एंट्री पण मिच मारत होतो. म्हणजे अ काय म्हणतात त्याला एंट्री आणि नंतर न सेल सेल आणि कुठलं तर असते की एन्ट्रीला कुठलं तरी दुसरं माराया लागतय.
पर्चेस
हा पर्चेस आणि सेल ते मीच मारत होतो सगळं. आणि पर्चेस आल्या आल्या मी बघत होेतो रेट सगळ्या. कारण तिथ रेट असतेच रे बिल वर. अरे बिल बुक माझं डोकं फिरलेलं, मेडिकल घालू काय माझ्या मनात आलतं, बिल बघून.
होय रे आणि
नाही दहा ते पंधरा टक्केे आहे‌. कारण जे असे ऑपरेशन चे ते असते बघ.
हम्म
त्यात जवळजवळ पन्नास टक्क्याच्या वरती तुझं मार्जिन असते. पन्नास टक्क्याच्या वरती. आणि मग एम आर पी वर विकत्यात डायरेक्ट.
हुं तेच असते त्यांचं, घेताना कमी पैशात घेतात आणि विक त्यांना जास्त पैशानी विकतात.
हा रे ढीग रे आणि कसंय सांगू, दिवसात ना चार ते पाच, सहा ते ऑपरेशन असतातच तिथं.
होय, असं मोठमोठ्या दवाखान्यात काय असते ते, तेवढंच असते की.
हम्म.
आणि आता असं बघायला गेलं तर, आता प्रेग्नेन्सीचा दवाखाना तिथं तर, ढीग, बा ढीग. कंटिन्यू पेशंट असतातच तिथं दहा बारा, दहा बारा पेशंट.
ते तर हायच. पण असं कोण तर वळकीचं खाय पाहिजे डॉक्टर कोण तर आणि कसंय सांगू आता द्यायला पण बघ ना आता. आत्ता. कारण कनेय डॉक्टर नाही म्हटल्यावर कणी असं कोण तरी कोण कोणत कोण त्यांच्या पाहुण्यात अस किणी पहिला पावण्याणातल हे देणार रे.
हम्म हम्म, दहा मिनिटं झालेत भावा, आता पुढचं स्टार्ट करू. दहा मिनिटं झाले, पुढचं स्टार्ट करुया.
दहा मिनिट झालं, त्यावर टपलायच बघ तू तर.
अरे मी अह
आई शप्पत रे बाबा.
थांब की परत कॉल कर मग.